हॅलो कारतााई बरी आहे ना ह हा काय चाललंय चहा पाणी झालं हा हा आमचं आता जरा थोडे घरात आलेत पाहुणे त्यामुळे अजून जरा वेळ येते बघ कलेत गप्पा मारत मेस्टॉरंटची तोपर्यंत म्हटलं आपली कामं करून घ्यावी जरा म्हणून बसले. काय म्हणतय आणि
काय नाही तुम्हीच सांगा.
हा. मी म्हंटलं आता काय जरा पाऊस पाऊस पडत नाही तोपर्यंत नुसतं गरमी गरमी गरमी झाड पण ह कशालाही ये नाही झाडं लावली. मी थोडी आवडतात म्हणून आमच्याकडे काय त जागा नाही तुम्हा लोकांसारख. की आई त्या जागेत थोड्याशा चार पाच कुंड्या दहा आठ दहा कुंड्या त्याच्यात त्याच्यातच छोटं छोटं ठेवून लावली आहेत पण त्यालाही पाण्यात. म्हणण आमच्याकडं पण कारण आठवड्यातन एकदा दोनदा जातं पाणी पूर्ण दिवस-
अच्छा.
हा. पण आता पाऊस पडत नाही तोपर्यंत सगळ्यांच्याकडे पाणी कपात सुरु झाली आहे ना.
हो हो सगळीकडे झालेली आहे.
हो त्याच्यामुळे आवडतात झाडं लावायला आपण काय उपयोग जागा नाही पाण्याचे आहे हाल. त्याच्यामुळे सगळंच हे मी आपले लावली आहेत थोडीशी एक दोन चार फुलांची एक दोन असं आपले मी
लंच लावली.
फुलांची म्हणजे काय जास्त नाहीे अबोली आहे माझ्याकडे एक सदा फुलीचं झाड लावलंय नंतर एक जास्वंद आहे. ते जरा झालंय मोठं मध्ये त्याला फुलच येत नव्हती मग नेमकं मधल्या काळात थोडी येऊन गेली आता परत फुलं नाही कटिंग करून ठेवलंय आता बघू पावसाळ्यात त्याला फुलताय.
हा पावसा्यात त्याचा सीझन असतो पावसाळ्यात म्हणजे श्रावण महिन्यात च्या आसपास त्याचा सीझन तो छान बहरतो.
हा बघू आता कसं काय येत य ते नंतर थोडं आपल्याला ह्याला लागतं आवश्यक ते कडीपत्त्याच एक छोट रोप लावलंय. नंतर चहाची पात लावलीय गवती चहा. तो चहामध्ये टाकला की चांगलं वाटतं ना. हे करून हा नंतर ते हे लावलंय काय ते आळू वडीच आळू असत. त्याचा कंद लावल्यात पण ती पानं अजून मो ठी नाही आहेत त्यामुळे काय तशी वापरता येत नाही ना बारकी बारकी पानं. दोन तीनच पान वाजता त्याचं काय करणार असं होतं.
हो त्याला भरपूर पाणी लागतं.
ह पाणी लागतं पण आम्हाला कुठे हे आम्ही आपल्या कुंडीत लावतो खाली लावलं तर जास्त चांगलं फोफा होतं ना ते पा जमिनीत वाढ वाढ होते ना त्याची पण एक हौस म्हणून आवड. मावड म्हणून
पण काय करत आई ते जे तुम आळूच्या वडीचं लावले ना ते कोशात तरी मोठ्या ह्याच्यामध्ये लावा आणि त्याच्यामध्ये जरा पाण्याचा तरी पण म्हणजे पाण्याचा साठा राहू देच जाव ते थोडा
ह मी आपली दररोज घालते पाणी
हा म्हणजे त्याला खालच्या साईडन मुळना जास्त जागा लागते ना जेवढी खाली. जागा भेटते ना तेवढे पानावरती मोठे होतात.
हो हो हो. पण ते कसं होतं ग एक एक दोन दोन पान आली की त्याच आपण एवढ्याशा एक एक दोन दोन पानाचं काय? णार ना अस होत त्यामुळे
जास्त जागेत लावलं ना त्याला जास्त पानं फुटत
अच्छा हा हा हा नंतर थोडी हळ हळदीचे कंद लावलेत त्याची आता पानं यायला फुटायला लागलीय जरा हे करून अ कोरफड आहे कोरफड चांगली ना जरा औषधी ते लावलायत त्यामुळे अशीच जरा आहेत आणि बाकी थोडी शोचीच आहेत म्हणजे अशी मनी प्लांटला ह हो मला झाडां या सगळ्या खूप आवड पण वी आणि याच्या त्यामुळे जरा लिमिटेड हे लावावं लागतं ना ग
हा
वरती कुंड्यात ना हा. तशी जागा नाही आणि खाली जमिनीत लावणं आणि कुंड्यांमध्ये लावणं ह्याच्यात फरक पडतो ना ग अ. तेच तर त्याच्यामुळे आता काय
मध्ये जमिनीमध्ये लावले तर त्यांना जस हवं ते तसं खोल जाऊ शकत तर तस कुंड्यामध्ये त्यांना स्पेसिफिक म्हणजे ठराव तेवढंच ह्याच्यामध्ये जावं लागतं
तेवढेच जागा मिळते ना त्यांना बरं आम्हाला पण अशा एकदम एवढ्या मोठ्या मोठ्या कुंड्या आणून ठेवणं शक्य नाही ना
हो
मला पण ते उचल उचलून ठेवा हे करा सगळं त्याचं करणं झालं पाहिजे ना असं हे करून त्यामुळे आपली हौस अशी थोडक्यात बागून घ्यायची आणि समाधान मानायचं ह आता एक ना त्या ह्याच्या कुंडीत आहे ना लिलीचे कंद लावलेत मी लिली असते ना वेगवेगळ्या रंगाचे तर त्याचं काय झालं गेले दोन तीन वर्ष ना त्याला फुलच नाही आली त्याच्या अगोदर येत होती अशी दोन चार वर्ष आता ते जरा काढून व्यवस्थित परत कुंडीत न सेपरेट असे हे करून लावलेत तर बघूया या वर्षी येतय का फुलं त्याला हे करून पण त्याच्यात ते क हा बोल बोल
अ तुम्ही तेच म्हणजे सगळे रोप म्हणजे कंद वगैरे कुठून आणता
नाही हे असंच कोणतरी ओळखीचे ज्यांच्याकडे असतात जास्तीचे ते देतात ना असं तस मी आपली ते लावलंय कारण बाहेरच विकत आणून मी बऱ्याचदा विकत आणून म्हणजे गुलाब लावलं हे लावलं पण डे ो उचा पण प्रब्लेमो पूर्ण दिवस ून मित त्याच्यामुळे कस तर मग थोडा वेळच ऊन असतं काही जणांना भरपूर ऊन लागतं ना असे त्यामुळे मग ती राहत नाहीत ना जास्त शेवंती लावली होती गुलाब लावले होतं मोगरा लावला होता ते मग काही असतात ते जातात असं होतं
आणि प्रत्येक झाडाला वेगळी वेगळी देखरेख लागते ना
हो ना
तेवढी पण करणं होत नाही म्हणजे
हो हो ना खरंच आहे ते नाही होत मला तेवढं हे करणं म्हणून मग आता जास्त ह्याची नाही लावायची ज्याचा अ कमी ह्याच्यात चांगली होतात अशीच झाडं लावायची म्हणजे गुलाब बिलाब हे कसं नाजूक झाडं ना जरा हे करून तस ते हे नाही म्हणजे त्या तशा टाईपची झाडं लावायचीच नाही पण समजा आपण दोन चार दिवस नस लो तर परत झाडाला पाणी नाही घातलं गेलं की ती लगेच हे होऊन जातात.
हो लगेच कोमेजून जातात.
हा त्याच्यामुळे पंचायत होते म्हणजे अशी आणि ते असंच जांभळ्या गुल अशा पानांचं आहे त्याला ना असं छोटूस गुलाबी फूल येत. ते वाढतात असं वेली सारखं त्याला काय म्हणतात माहित नाही पण दिसताना खूप छान दिसतात ती फुलं. अशी छोटीशी अह पानं जांभळ्या रंगाची आहेत
अच्छा.
हा काय म्हणतात माहित नाही त्याला, पण ती वाढतातही खूप. म्हणजे नाही त्याच तू जास्त मेंटेन केलं तरी सुद्धा त्याला भरपूर वाढ आहे. आणि ते अस वेला सारखे येऊन म त्यांच्या पुढे आहे ना जेव्हा हे येतं तेव्हा त्याला अशी छोटे छोटी गुलाबी रंगाची फुलं येतात. खूप छान दिसतात ती पण म्हणजे असं त्याचं नाव नाही मला माहिती काय ते असं
अह मी तुम्हाला एक असं वेल आहे मोठी की तुम्हाला एक मी सजेस्ट करते अह त्याला गार्लिक वाईन म्हणतात.
हो हो असं जांभळट रंगाचीच फुलं असतात ना त्याला गुलाब
हा हा हा जरा जांभळट असतात म्हणजे त्याचा वास म्हणजे छान येतो आणि ती कसं पूर्ण आपण आपल्या बाल्कनीत जरी लावले ना तरी ते पूर्ण असं छान दिसत.
हो का, अच्छा बघायला पाहिजे कुठे मिळालात
हा आणि म्हणजे त्याचं पान जर असं अह समजलं नाही ना त्याच पान पान तोडून बघायचं त्याचा जरा लसणासारखा वास येतो.
हो का म्हणून त्याला गार्लिक वेल म्हणतात का. हो. हम्म हम्म. मी त्याची फुलं पाहिली होती चित्र म्हणजे फोटो पाहिला होता फुलांचा अशी जरा गुलाबी रंगाची आणि असतात ना फुलं
हो तशीच असतात म्हणजे ते घरां मधे म्हणजे बाल्कनी मध्ये लावल लावायला म्हणजे छान असतं ते म्हणून
हम्म चालेल चालेल कुठे मिळालं तर बघते मी. त्याचा सीझन कुठचा असतो फुलांचा?
अह त्याचा सीझन वगैरे नाही माहिती मला.
अच्छा का बारा महिने येतात फुलं असं
अह ते नाही माहिती म्हणजे सीझन एक्झॅक्ट नाही माहि ती की कोणत्या महिन्यात येतात पण ते अह येतात
अच्छा विचारेन विचारेन मी कोणाला तरी इथे. आणि विचारून बघीन आणि कोणाकडे असलं तर आणि नाही तर नर्सरीत मिळतो का बघायला पाहिजे
अह नर्सरीत भेटून जाईल तुम्हाला हो.
चालेल चालेल बघीन मी तो पण लाव
ते असं आवर्जून घ्या तो छान आहे खूप.
हम्म चालेल चालेल नक्की नक्की घेईन तुझी आठवण काढून आणि तुझं नाव त्याला त्या झाडाला
ते न रूम फ्रेशनरचच काम करत असं
हो का अच्छा हे नव्हतं माहिती मला. ओके ओके. हा, ह, ह, छान आहे मग बघायलाच पाहिजे मला ते. रूम फ्रेशणार हा, हा, बरं, बर. आणि बाळा तू काय तुमच्या इथे लावलेस?
अ सध्या तरी आमच्या इथं म्हणजे मी ना जिथं आता शेतामध्ये आहे तिथं मी मामाच्या गावाला आहे तस तर आम्ही आमच्या गावाला असतो पण तिथं सारखं म्हणजे असं जवळपास शिफ्टिंग वगैरे करायची असती म्हणून तिथ तर झाडं वगैरे लावण जम जमत नाही.
हो का अच्छा, अच्छा, हा, हा, हा. बरोबर त्याच पण ते होतं ना नाहीतर झाडांची वाट लागते ना शिफ्टिंग आणि ह्याच्यामध्ये.
त्याच्यामध्ये त्याला आणण्या नेण्यामध्ये ते उगच फुटले पडले कुठ मग ते आपल्यालाच कसं तरी वाट
हो ना तो एवढा जीव लावून आपण त्याला हे करतो तोही झाड म्हटलं तरी ते जीवच असतो ना एक प्रकारचा त्याच्यात जगलेलं म्हण.
तुमच्यासारखी झाड लावायची आवड तर मला पण आहे पण मी त्या त्याच कारणामुळे मी नाही लावत.
हो ना प्रत्येकाच्या काही ना काही तरी प्रॉब्लेम हे असतात कधी जागेचा अभाव, कधी काय अभाव म्हणजे असं ओके, ओके हा.
म्हणून मग मला ते मला ते झाड आवडतं ते छान आहे ते वेल म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केली तुम्हाला पण आवड आहे म्हणून.
हो बरं झालना सांगितलं असते मी आता नक्की बघेन नर्सरीमध्ये जाऊन. किंवा कोणाकडे असलं तर त्यांना सांगेन की त्याचं काय कटिंग लावलं तर लागत असेलना?
हा कटिंगला म्हणजे गुलाबासारखं लावल लावायचं त्याला हो ते लागत.
हा चालेल, चालेल बघते मी आता विचारून कोणाला तरी आहे का कोणाकड बर आणि काय ब तू हे बघती आहेसना टाईम?
हो टाईम
हा, हा, झाला का बर, बर. छान वाटलं तुझ्याशी बोलून माहिती पण मिळाली एक नवीन झाडाची.
तुमच्याकडून माहिती भेटली झाडांची.
थँक्यू.
अ वेलकम परत एकदा करू का कॉल ताई?
हा.
हा ठीक आहे मी करते तुम्हाला लगेच.
त्याच दिवशी दोन होतात का?
हो चार होतात एकाच दिवशी. हो चाले मी करते तुम्हाला लगेच हो.